हा हा येत येत बोला
डीमार्टलाचकी की आता निघालोय घरी होय
हा हा लयच वेळ लागला ओ..
होय, भरपूर गर्दी
गर्दी असणार की, आता शाळेची खरेदी सगळ्यांचे.
तेच म्हटलं आता घरी जाऊपर्यंत दहा मिनटं होत्यात, म्हणून म्हटल कराव कॉल
हा ते तुमचा नंबर पुढ जाईल सकाळ तुमच्याशी बोलले, अजून तुम्हाला अजून एक कॉल केला म्हणजे होतंय. दोन कॉल करायला पाहिजे तुम्हाला
होय का
हा. मग झाली सगळी खरेदी?
झाली.
कपडे
ह हा चाल च्यात घेत ना
हा हा तिथं असं काय, डिस्काउंट वगैरे सेल वगैरे चालूलाय
हाय कि चालू हाय!
मला पण जायचं होतं, आमच्या पण पोराचे करायचे
काय म्हटला?
आम्हाला पण जायचंय खरेदीला.
बर, बर याकीे स्वस्त आहे डी मार्ट
होय का बॅगसण कितीला बसल्या दरीत
साडे पाचशे
हम. एक बॅग साडेपाचशे बसली.
बर..
क्वालिटी चांगली आहे का त्याची?
ह
हॅलो!
होय, होय, येतोय आवाज बोला
हा मला आवाज यायला पाहिजे कि, तुमचा
आता
अजून काय, काय
खेलं तरी चालतय लावून थोडं बोल का नाही, तस पण चालतय. नाही, नाही, तस चालत म्हणजे, कंटिन्यू नाही बोलायचं. अस मधी, मधी, गॅप जरी ठेवून बोलल तरी चाल
तस केलं की पेमेंट नाही मिळत. पहिला टास्क मी तसाच केलेलं, माझं पेमेंट नाही मिळाला आपण बोललेलो माहित आहे का? सगळ्यात पहिला
फाटलं होतं.
खर, पेमेंट झालं नव्हतं माझं त्याच. हा. बर, बर.
दहा मिनट लईच दिल्यात त्यांनी.
होय दहा मिनटच
होय पाच, पाच, मिनिटाच द्याय पाहिजे होत.
होय आणि टास्क पण मोठा हाय. तीस कॉलचा हाय. तीस कॉल एवढे कधी व्हायचे सांगा बघू.
तीस कॉल ला पेमेंट किती हाय?
प्रत्येक कॉलेज शंभरचच की. हा.
आमचं पहिलंच झालेलं नाय.
हा पण आता पण तुम्ही म्हणालाय नां चालू ठेवलं तर चालतय तस त्या गोष्टीला पेमेंट होत नाय.
पैकी सतरा सतराच झालं पहिलं कॉल.
सतराच करून पुढचे केले नव्हता काय?
नाही ते परत झालंच नाई बंदच झालं परत.
हा म्हणून त्याच पेमेंट झालं नसेल मग. त्याच पेमेंट झालं नव्हतं?
दुसरा टास्क पण नाही आहे आता.
हा म्हणजे पहिला क्लिअर कराय लागतय नाही मग येणार दुसरा टास्क. मला मध्ये पण ते खूप दिवस बंद होत कार्या अँप
हा.
अ एप मार्च महिन्यात आपण टास्क काहीतर केलो. आणि एप्रिल आणि मे महिना बंदच होत. ते आता जूनच्या एक तारखेपासून काय तर चालू झालय.
तुम्ही नवीनच जॉईन झालाय की ह्याच्या आधी पण होता?
नवीनच हाय हे दुसरा टास्क हाय फक्त नवीनच हाय.
आमच कायतरी टायपिंगच पाहिजे होत.
तेच की असं. म्हणजे दुसऱ्यांना त्रास न देता अस आपलं आपण करत अस काय तर टास्क
होय.
हे प्रत्येकाच्या वेळेनुसार कोणाला वेळ हाय. नाई आता तेच कॉल करायचे हाईत.
किती झालेत आता?
आता तुमचा साहावा हाय.
बापरे मग ह्याच हे किती दिलय वेळ किती दिल्या किती दिवसाची?
वेळ काय असं सांगितलं नाहीत ओ. मी काय बघितलो नाही ते वेळेच काय वेळ असेल बहुतेक.
मग तुम्हाला कोण अजून ऍड नाई काय?
माझ्या ओळखीच कोण नाही आहेत. ओळखीच्या लोकांना करायचंय आता तुमच्या संग मी आधी बोल्लेलो म्हणताना बोलायला याय लागलय हो. दुसऱ्यां संग कस बोलणार ओळख तर पाहिजे की.
चालत. आपल्याला जे आप आपल्याला जे ऍड हायत कनाय त्यांना जरा करून बघायच पर्सनल आधी.
बर.
आपला जे ऍड आहेत का नाही त्यांना आधी करून बघायचा.
आणि काय सांगायच त्यांना
हेच की अस आता आपण बोलतोय असंच की बोलायचंय दहा मिनट म्हणून
बरं मग त्या करतील का त्यांनी तसं
एवढ तीस कॉल कुणाला करणार आहे. एवढ लईच मोठा टास्क दिलाय की,
होय. त्याचात विचार करालोय. सुमयाला विचारलेलं सुमया म्हणजे मेसेज केला.
त्यातलंच घ्यायचं पर्सनल नंबर आणि करायचं.
त्यात जेंट्स पण नंबर आहेत.
नाही नाही जेवढं जेवढी लेडीज आहेत का नाही त्यांचंच घ्यायचं.
वा हा तेच की ते लेडीज कडेच अकाउंट असते ते मिस्टरांच्या त्या अकाउंट वर नाव तेन काढलेलं. का सुमय्या मला तसं म्हटलं सगळ्या लेडीज आहेत. ते मिस्टरांच्या त्यां नावरवर काढलेले आयडिया आहेत असं म्हंटले. हा मग तेच कि तसच की माझ्यासारखं पण मी बोलते ना! असच बरोबर. आणि काय काय खरेदी केला. स्टेशनरी सगळं स्टेशनरी वर पण सेल सुरू आहे. स्टेशनरी वर पण सेल्स सुरू आहे का तिथं. हा हा. बरोबर आहे की, मी पण जाणार आहे बघते घता मिस्त्रांना कधी सुट्टी मिळते आणि बघणार आणि मग जाणार. आता उद्याचा एकच दिवस राहिलाय सोमवार काय शाळा सुरू होणार आहे. तुम्हाला एक मुलगा एक मुलगी आहे काय?
दोन.
दोन
एक मुलगी दोन मुलं आहेत.
हा हा मोठे आहेत. कितवीला आहेत तरी? काय म्हटला. पहिली हा म्हणजे जास्त काय वह्या नसतील तुमच्या थोड्या थोड्या एक एक डझन घेतला असतील. आता आमचं कस आहे, हा आता माझ्या ज कस आहे मातय घरात मुलगा गेला आठवीला. आणि मुलगी चौतीलाय मग त्या आरवला मुलग्याला जास्त वह्या लागतात. पोरगीला कमी लागते. आणि अजून मलाक्षा होय. त्याला कसलं कसलं डबल डबल लागणार आहेत, कसलं कसलं आहे परीक्षेच्या वेगळ्या वेगळ्या काय काय म्हणत होतात. त्याला जास्त वय लागणार आहेत कालच सांगत होता. मुलगीच काय कमीच आहे तिज आणि सँडल घ्यायचे आहे दोघांनी. कपडे घ्यायचे शाळेचे कपडे पोरग्याला तेवढे कपडे घ्यायचे दोन जोड आणि मुलगीला काय शाळा च मा
कोणत्या शाळेत आहेत.
मराठी शाळेत, कन्या शाळेत‌ हा त्याच्यामुळ तिला काही जास्त लागत नाही.
स्टार्टिंगला बघाला लागलं तरी घ्यायचं.
होय पोरांचं आणि शाळेचं ढीगभर आणायचं. ते हची ना ड्रॉइंग बुक आण दुरेगबाई आण शाळेतलं काय थोडा असतय. डीमार्ट लाय गर्दी झालया आता बिल साउंडरला पण गर्दी होय असल उशीर लागत असेल. खरेदी लवकर होत्या बिल व्हायला वेळ लागतोय नंबर लागत ना तिथ, ते लवकर करत नाहीत भराभर. तुम्हाला हा कॉल ठेवून अजून एक कॉल करू. हॅलो, बरं बर, चालतंय चालतंय. हा, बरं बरं, चालतंय चालतंय. ठेवू काय?